हो
हा ये आवाज येतोय का
हो येतोव कशी आहेस
मी बरी येईन तू कशी आहेस
मी पण मस्त काय चाललय तुझ
काही नाही बाई आता जेवले आणि बसले सरास निवांत
होय म्हणलं फोन करावा फोन करत नाही
हम्म बोल ना काय म्हणतेस?
काय नाही मी पण निवांतच हाय म्हणलं, की बघूया काय चाललंय काय मग कॉलेज वगैरे चालू हाय की नाही तुझ
नाही सध्या तरी सुट्या आहेत.
होय. बाकी माझं बघ झालं ना. चालू आता एक तारखेलाच झालं. हम्म.
काय म विशेष? काही तरी कारण असेल म्हणून तर, तू कॉल केला असशील ना.
हो अगं मला रेसिपी सांग ना मेथीपुरीची
मेथी पुरीची काय?
हम्म.
सांगते, काय ट्रीपला चालला काय?
हो अग. तुला मी मागच्या वेळेस म्हणलेलं ना. कि म्हणजे प्लॅनिंग चाललय बाहेर जायचं.
हो हो हा चालेल. चालेल अगं मग चांगलंच आहे, ते मेथीपुरी जरी तुला म्हणजे सांगते, त्या पद्धतीने केलीस ना आणि घेऊन गेलीस तरी चालतय. म चार पाच दिवस टिकतात त्या प्रवासाला तसं काही नाही हा.
हम् बर मला हम् मला मला जरा अजून सांग ना कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जाऊ, म्हणजे आता ट्रिपच कस ते सांगच मला रेसिपी पण, बाकीची तू आता कशी गेलेलीस ना मध्ये तर सहलीला म्हणजे कुटुंबाबरोबर मग तू काय काय तयारी वगैरे केलीस? ते आधी सांग मला म्हणजे मला पण तशी करायला.
अ मी काय नाही ग मी कपडे वगेरे खरेदी केलय आणि अ. अ. शूज वगेरे बूट वगेरे काय असं घेतलं? आणि का आपल्याला लागतय? गलते थोडस खायला. आणि अ कॅमेरा वगेरे गॉगल नंतर तुला सांगते आणि अ
म्हणजे आम्ही पण तिकडच काश्मीरला जायचं ठरलय, तू गेलेली ना म्हणजे मेन अशी तिकड जायचं म्हणून काय काळजी घ्यावी लागते.
अच्छा तिकडं जायचं म्हणून का? मग तिकडं जायचं असेल तर मग म्हणजे इथूनच आपल्याला सगळं म्हणजे करावं लागतं नियोजन म्हणजे जर तू काश्मीरला म्हणजे ठरवलंस तर मग आता ति कसं आहे म्हणजे थोडस टाईट वातावरण आहे ना तिकडचं म्हणजे हा आणि आता ह्या दिवसात कसं म्हणजे पावसामध्ये कसं जरा असं थंडी जास्त असते ना
हा
थंड वातावरण आहे ना तिथ आणि आता उन्हाळ्यात काय एवढं न त खरं कारण उन्हाळ तेवढं काय बघण्यासारखं सत कारण ते ऊन असते आणि बर्फ पण एवढा नसतो थोडाफार असतो नाही
हम्म अ अगदी बरोबर मग काय काय अ म्हणजे त गरम कप कपडे वगैरेच नेऊ का काय करू ग आता म्हणजे नॉर्मल कपडेऊ क गरम कपडेने
अगं नॉर्मल पण घ्यायची आणि गरम पण घ्यायची कारण खूप थंड हवेचं ठिकाण आहे ना ते पगळे इकडं भर य आणि तू जर हिवाळ्यात जाणार असशल तर मग खूपच बर्फ म्हणजे खाली पण बर्फ आणि वरून पण बर्फ पडतो
होय का
हम् त्याच्यामुळं मग ते आपलं रेग्युलर आता तू घालतेस ना असं जीन टॉप वगैरे ते आणि थंड हवे तर ते जर्किन, स्वेटर. तुझं ते मफ लर. पण घेऊ शकतेस आता लेडीज मफरल मफलर पण आहेत. आणि ते टोपी, हँड ग्लोव
अरे इतकं सगळं अ तयारी करावी लागती काय?
हो कारण थंडी खूप असते ना म्हणजे कसं होतय आता तिथल्या लोकांना म्हणजे तिथं राहतात त्यामुळे त्यांना सवये आपल्या इकडच्या लोकांना सवय नसते ना आपलं त्यामुळं आपण इकडची म्हणजे बाहेर ती गेलं तर तिथं आप पल्याला ते सुट होत नाय हवामान. फार थंड असता ना.
हो अग.
हां म त्याच्यामुळं इ तथूनच ते सगळं बॅग भरावे लागते आणि नंतर लाईटच पण थोडफार प्रॉब्लेम असेल तर म्हणजे नसतोच प्रॉब्लेम पण आपला बायचान्स कधी गेली तर एखाद म्हणजे बॅट टरी घे बॅटरी आणि काय तुझ जर अ म्हणजे तुला गोळ्या वगैरे चालू असतील तर ते मे गोळ्या मेडिसिन सगळं तू घे.
हांहांहां. बअर चालतय.
आणि काय आपल्यांला लांगल तें सगळं. तुझं काय ते मोबाईलच चार्ज जे आणि हो मोबाईला प्रिपेड लांगतो आं.
का?
हां कारण आपलं तिथं चालत नाईना म्हणून.
होय का?
हां प्रिपेड करून घ्यावा लागतो हां आणि ते अति गरज करून घे कारण त्याला पंधरा दिवस जातात.
बर झालं सांगितलंस
हां ते
पण आग ता अन दोन चार दिवसात आम्ही निगनाराय म आता काय करू?
चालेल चालेल आता कस लवकर होतात नाही आम म्हणजे माझ्या ओळखी च आहे ममी सांगते तुला त्यांचा नंबर देते तुला तू करून घे ते लगेच करून देतील.
बर बर चालतंय.
तुझी अडचण सांग ऐक की आसंआसं आहे. मलां जांयचं आहे. म जरा लवकरात लवकर झालंतर बघा ते देतात करून आता सगळीकडें कसं इंटरनेटवर पटकन होऊन जातंय.
हो बरोबर चालतय मग मी सगळी तयारी करीनच मला सांग ना मग ते मेथीपुरीच मी लिहून घे
हा मग तू काय कर माहितेय का? मग एक जुडी मी थी घेतलीस,
हां.
निव मग ती स्वच्छ निवडून घ्यायची, स्वच्छ धु निवडायची आणि ती पहिल्यांदा किती भरते. ते बघ. म्हणजे अ नको. म्हणजे स्वच्छ धुूवून घे. निवडल्यानंतर धुवून घेतल्यानंतर ती बारीक चरून घे. जास्त पण बारीक नक कारण त्याच थोडस आपल्याला आणि मेन म्हणजे खुडताना देठ अजिबात घ्यायची नाही कारण ते आपण पुरेल
म्हणजे फक्त पालावर पाला पालाच घ्यायचा का?
कारण देटामुळं पुरे फुटते ना. आणि ते देट कचकच पण लागू शकतात ना, कारण आपण शिजवून नाही घेणार आहे.
हम्म बरोबर.
हा ज्या वेळ जाणार ना थोडासा म त्याच्यामुळे देठा अजिबातच घ्यायची नाहीत, फक्त पाला-पाला घ्यायचा आणि तो चिरून घ्यायची ती मेथी आणि न तर तू ती मेथी सगळी म्हणजे कप न मोज म्हणजे ती जेवढी तुझी मे ते तेवढं तुझं बेसन पीठ किंवा घवाच पीठ लागेल. आता जर दोन कप म्हणजे हे असेल मेथी
हां.
तुला दोन किंवा अडीज कप तू गव्हाच पीठ घे, आणि त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाक, थोडस कॉर्नफ्लावर टाक, त्याच्यामध्ये हळद टाक, मीठ टाक, आणि असंच तिळ टाक.
हां.
आणि जिरं, मिरची,
कॉर्नफ्लावर म्हणजे काय ग? म्हणजे मक्याचं पीठ
हां मक्याचं पीठ. मक्याचं पीठ ते आपण थोडस खुसखुशीत होण्यासाठी घालतोय.
बर.
हम्म. आणि नंतर आपल्याला एक वाटण करायचं थोडस मिरची, जिरं, लसूण, आलं, याचं वाटण करायचं तुला जसं तिखट हवे त्यानुसार. आणि ते वाटण पण त्या त्याच्यात घालायचं म्हणजे गावात पीठ दोन चमचे बेसनच एक दोन वाट्या गव्हाच पीठ एक चमच बेसनच पीठ आणि एक चमचा कॉर्नफ्लवर हे सगळी पीठामध्ये ते आपण ज रलेली भाजी आहे ते टाकायचे त्यानंतर त्याच्यावर थोडस हळद टाक थोडस आपलं ओवा जर असं क्रॅश म्हणजे खुस करून असं टाक थोडस चोळून
हा
त्यानंतर एक चमचा आख्ख तीळ तसच टाक पांढरे तीळ आणि थोडस त्याच्यात पण थोडस तेल टाक आणि हे सगळं आणि तुला जर म्हणजे थोडस तू मी तिखट जरी टाकलंस तरी चालतंय थोडस तिखट टाकायचं एक चमचा आणि हे सगळं टाकलं ना आणि जे वाटण करनार आहेस ना त्यात थोडस धणे पण तू घालू शकतेस किंवा तुझ्याकड पूड असेल तरी वापरलीस तरी चालेल मग हे सगळं एक जीव माळून घ्यायचं.
हा हा
तुला जेवढं हवंय तेवढं एक गोळी काढ छोटी मोठी. आणि त्याप्रमाण. पुरी लाटून घे आणि जरास म्हणजे जाडच ठेवायची थोडीशी. जास्त पण म्ह म्ह म्हंजे बारीक पातळ कराय कारण पातळ केलीच ना तर ती कुडकुडीत अशी होईल.
हा
पण नाही त्याच्यामुळं थोडस त्याच साईज थोडीशी जाड ठेवायची. आणि नं तर कडक आधी जर तेल तापला असेल तापून घेतला असशील तर मग एकदम मंदाचे वरती आपलं तळायचे.
बर बर
आणि तू टिश्यू पेपर वर काढ म्हंजे तेल राहत नाही सोड त्याच्यामध्ये. पण जरी तुला जरा वाटत असेल की ऑइली जास्त नको आहे किंवा राहत नाही पण तू टिश्यू पेपरवरर काढ आणि ते थंड झाल्यानंतर बंद झाकणाच्या डब्यात म्हणजे भरून ठेव हवा बंद डब्यात आणि तू प्रवासाला घेऊन जाऊ शकतेस.
बर बर चालतय मग करतेच मी आता.
हो हो चालेल कर.
म्हणजे फोटो पाठवेन हा हा हा चाल.
पाठव
हो हो पाठवते.
हा चालेल हा बाय.
बाय बाय.